हा तुमच्या इकडे चटणी कशी करत असाह तुम्ही
अ आपली हची चटणी तिखट चटणी
ह
अ मिरच्या आणल्या की न त घालायच्या एक दोन तीन दिवस कडकडे होतो हो र्यंत पुन्हा खोबरं जरा खिसून उन्हात घालतोय आम्ही लसूून उन्हात जरा घालायच म्हण ते सोलून कांदा जरा चिरून तेलात शिजवायचा आलं जरा तेलात शिजवायचं परत त्याचा मसाला सगळा भाजून घेऊन न अ वेगवेगळ घेऊन असं चटणी करून आण
आम्ही काय या त्याला कतमीिर आ लसण ना आणि ते सग खडा मसाला तीळ जिरा परत अ आणि कांदा कांदा मी चार किलो मिरची असली तर एक किलो कांदा घालतोय आणि का बारीक चिरून अस उशीर शिजून तळून काढतोय जास्ती तेल घालून आल्ल लसुून पेश कथमीर करते
हा
हा आणि ते मसाले सगळ तुम्ही भज काय तस आम्ही तळून काढत तेलात ना हिंग वगैरे नुसतात तीळ आणि जिरच भाजत नाही ते बाकी सगळं आम्ही तळून काढतेय तेलात ना
हा
आणि मग तो सौदा जरा हिंगाची डबी एक घाातली म्हणजे वास येतोय चटणीत चांगला
होय होय
ह चटणी अशी एकच प्रकारची मिरची घेतला संखेत का का तून
आम्ही जरा तिकट पग अस दोन्ही मिक्स
हा आम्ही पण तसच करत ते बिडगी थोड्या लवूनंगी थोड्या येते कशी सपक असली की पुरत नाहीवा
नाही व तुम्ही मोदक कस करता द
मोद का उकडीच
हा
अ त्याला गव्हाचं पीठ आणि खोप ब्रो गुळ मग कधी कधी त्या बिस्किट घातलीरीण चांगल्या लातात म अ पारले ् आणि खोबरं कनी बारीक किसायच स
हा
जरा थोडं तूप खोबरं परत ते बिस्किट पार्लीची एक काजूची बारीक बारीक तुकडं करून त्यात घालतय आणि भाज त्याला उशीरा असत काळ रंग येउसतोवर गूळ घालून आणि मग ते शिजले की मग, पीठ मळते चपाती जा कोण कोण त्यात मैदा बी थोडा घाल नाय कोण कोण गवाच्या पिठात मळतय तांदळाच्या पिठात सुद्धा करत्यात, ते देखील हम्म ते देखील चवील लागतय आणि मग असं त्याच्या बारक्या बारक्या पुऱ्या लाट तून क ते त्यात मोदक असं त्यात सारन घालून त्याला मोदकाचा आकार कर देताय चाळणीला तेल ते त्यात ठेवतय आणि वाफुन काढतय. तुम्ही पण तसेच करता?
पण चालतय ना त्याला
तळल तरी पण चालतय तळल तरी पण चवीलाच लागत. पे जास्तीय
हा हा
च्या मोदकाचा जरा गणपतीला मान असतोय ना?
होय होय त्याच्यामुळेच ते उकडायच, उकडायलाच लागत्यात होय
पुऱ्या पुऱ्या करता असा तुम्ही?
करतोय कि
हा हा
मैद्याच्या रवा थोडा घालून
हा हा आम्ही पण तसच करतय, जरा ओवा घालतय, तेल जरा कडवून घालतय. त्यात म्हणजे फुकतेच
हा
आणि हम चवीला बी लागते त्या, ओवा जरा घालून मग असं आम्ही मोठी चपाती करतोय त्या बारकी बारकी बारकी तुकडे काढ
हा हा
तर मी बिस्किटचा केक करतायसा
नाही कादीीप केला कसं करताय तुम्ही
आपला हे ज बिस्किट असत क नाही ओरिओचा तर ओरिओचा विस् कस ापडा आणायचा आणि त्यातलं ते पांढरं असते का क्रीम काढून घ्यायची सगळी एका वाटत आणि ते बिस कि अस अस बारीक बुक करायची मिक्सर ला आणि त्यात थोडं दूध घालायचं अच्छा आणि ते दूध घालायचं ए मुला अ ठेवते आणि जासानडासात आणि नाही ह कायेतलं आमट जरा उसळ वाढतो नंतर खात आहेाय कि हाय कोणत काढून घेल बघ हॅलो
हा बोला
अ
केक केक
हा केकचे अरेवचचकिट घ्यायचा काळी ब िट आणि त्यातली पांढर पांढर काढायचं त्यातलं आणि क्रीम काढून सगळी एका वाटत घईची आणि ते त ठिकाणी मिक्सर ला लावायची त्याचीी बुकणी करायची आणि थोडं दुधात घालून कनी असं गरगटायच आणि कुकरात क अ आपेचा आपला तवा घेत असल्या भांड मिळत ते जा नाहीतर वाटीतन जरी चारट घातलंसा जरा जरा घालायचा आणि डेअरी मिल्क कॅडबरी असत कणी त्याची कट करायची तुकडं तुकडं आणि त्यातला एक तुकडा त्याच्यावर ठेवायचा आणि एक शिट्टी मारायची म्हणजे त्याज्यावर ते म कॅडबरीच चव येत्या आणी ते बिस बिस्किटाची भी चवित आहे त्या बिस्किटात साखर थोडी घायची ह नाहीतर चॉको पावडर मिळते ती थोडी हम्म
हा हा
करून बघा चवील लागतय वरीओ बिस्किटच
हा हा करतो की
हा हा
आणि जिरा राईस भात कस हा हा जिरा राईस भात कसा करायचा
ईस भात कोण जास्ती जिरं घालून करत आम्ही काय करतोय कोलम तांदूळ घेतोय तुम्ही कुठलं तांदूळ वापरता
आम्ही पण कोलम किंवा जरा बारीक असतय ते वापरतोय
हम हम आम्ही कोलम जी अस किंवा अम बिर्याणी करायची असली तर बिली राईस वापरतोय
हा हा
कसं करताय तांदूळ स्त अस अस धुऊून घेतोय पहिला वातीला आणि जास्त तेल घालून त्यात तमालपत्र एक लवंग आणि डालचिंग घालायचा आणि थोडं जिरं घालायचं जास्त तीच जरा जिर घालायच आणि त्य उशर भाजायच तांदूळ पांढरं पडूसतं वर त्याचा कलर बदलतो आणि मग गरम पाणी घालायचं गार पाणी घालाय जायचं नाही दांगराच मापि कस कयचं एका भांड्यात तांदूळ घ्यायचं त्याच्यात डबल पाणी घालायचं जरा डबल करा कमी घालायचं म्हणजे सरसरीत होत
हा
आणि त्याला मग एक शिट्टी मारली स तरी चालते नसत ल तर मग पातीला शिजवला तर मग काही चांगलंच आहे कारण आपल्याला आपल्या चवीनुसार बारीक म्हणजे असं फळफळीत किंवा गिर्र कराय ग होते
ह
ते कस कुकरात लावलं की जरा गिर होतोय त्यांनी फळे फळी बि होतोय आपल्या मर्जीवर आपण करू शकतोय हम्म हम् तुम्ही कसां करता असा मसाले भाद
आम्ही मशाले भात राह आले लसुण पेस्ट
हम्म
दोलावंग समालपत्र मिरची मसाला मग आधी तेलच घालून ज जिरा ते आल्या पेस्ट घेतोय काय तो वटाान नाही शेंगदाणा घालणार असलं तर ते भाजून घ्यायचं पुन्हा त्यात तांदूळ घेऊन भाजून घ्यायचं आणि आणि म पुर्ण तांदूळ गरम पाणी होता म गरम तांदूळ भाजले की गरम पाणी म्हायच मिरच्या चवीपुरती घालायचं आणि झाकण घालायच आम्हीशी कुकर ला कधी भात लावत नाही शि गीर होतोय ना
मग हे ज्यातच बनवतायचा का
हा पातब मध्ये बनवतोय
ह ह ते पातऱ्यात बनवलेलंच बरा खरं
होय होय पाहिजे तेथवडं पाणी प घालता येत होय होय आवाज येत नाहीय तुमचा हॅलो ह अ आता आला हा बोला. हॅलो!
हा आता मला येतय का तुमचा आवाज.
आता आला आवाज.
हा हा जरा आभाळा असल्यामुळ रेंज प्रॉब्लेम आहे हो,
होय होय पावसामुळे
पावसाचं वातावरण झालंय पाऊस का खरं वातावरण होतय,
हा हा.
हम्म. तुमच्यात हाय वातावरण?
आमच्याकड पण हाय तसच आता भाकरी करणार आहे काय चपाती मगं?
आता भाकरी करणार, तुम्ही पेढे बनवतं असत होतात जा.
पेढे कधी नाही बनवत ते, दूध तू ना.
त्याला उशीर दूध आठवायला पाहिजे हा दूध उशीर आठवायला.
होय होय.
खवा घालून कनी छान लागतात घरगुरी बाहेर विकत घरात केलं बरं.
होय होय चव पण असत्या आता स्वतःच दुध
तुमच्यात जनावर आहेत म्हल्यावर म्हस आले की केलिसा तरी चालतंय पाचव्या दिवशी सहाव्या दिवशीं. घरघुती पोरांना पण बरं पडतय नाही खायला त्या हम्म हम्म मगं. हा किती महागून होऊन बसलेय सगळं. हम्म हम्म. हा हा आमचं भात केला आणि हा करा. हम्म. हव का